आवाज येतोय माझा? आवाज येतोय? हां काय वाटतंय कशा गेल्या मे महिन्याच्या सुट्ट्या?
छान भाई.
आ आम्ही तुळजापूरला जाऊन आलो, कारण सुट्ट्या असल्यावरच जमतो. ना इतर वेळी तर नाही जमत आपलं. नेहमीचं हे चालू असतं शाळा कॉलेज ऑफिस. त्याच्यामुळे म्हटलं आता शाळांना सु- सुट्टी आहे, तर कुलदेवताला जाऊन याव तुळजापूरला गेलो होतो प्र- चंडवहून मंदिर सुंदर आहे पण आजूबाजू- तिचा परिसर, म्हणजे एवढं कुलदैवत आहे, एवढी देवी आहे महाराष्ट्राची. पण आजूबाजूचा परिसर पाहिला ना, की मन एकदम नाराज होऊन जातं.
हो ना, नाही आणि काम चालू होतं ना हो, आम्ही मागच्या वर्षी गेलो होतो तेव्हा ते काय सर्व- करणारे आले होते तिथं.
ह
तूळजापुरला. हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!